मी बर बा
हॅलो
हा बोल ना मी हलो हलो करता
अ रे ऐकू नई येत आता येतय हा बर मॅडम तुमच्याशी दोन शब्द बोलायचे होते वेळ आहे का तुमच्याकडे
हो बोला ना
तर एका एका मध एका बाबतीत तुमच्याकडून एक अशी विचारधारणा घ्यायची होती काहीतरी डिस्कस कराचं होतं जसं आजकाल मोबाईल आहे तर ह्या मोबाईल मुळे म्हणजे मोबाईलचा फायदा आपल्याला जास्त होऊ शकतो की तोटा होऊ शकतो त्याच्याबद्दल कस आजकाल कस मोबाईल आहे तर आपल्या चांगल्या साठी हा मोबाईल आहे कुठली गोष्ट जर आपल्याला कुठे आपण कधी अडचणीत असलो काही असलो
बोला ना हॅलो
हॅलो ऐकू येत
हो हो बोला ना
हा कुठल्या गोष्टीबद्दल आपल्याला माहिती नसेल पडत अडचणी येत असेल तर त्यासाठी आपण या मोबाईल वरून आपण बघू शकतो पूर्ण माहिती मिळवू शकतो तर अशा चांगल्या पद्धतीसाठी हा मोबाईल आहे परंतु या मोबाईल चा दुष्परिणाम आजकालची जी पिढी आहे ती वेगळ्याच पद्धतीने घेत आहे तर त्याबद्दल आपले काय विचार वाटतय
एका अर्थाने मोबाईलीचा मोबाईल हे यंत्र चांगल्याचसाठी आहे कारण की कसं आजकाल अभ्यासामुळ अभ्यास अ काय पुष्कळ जणांना कसा नाही कळत अभ्यास तर ते त्यावर सर्च मारून ते त्याची माहिती घेतात परंतु काही काही मुल मुली कस आहे त्याचा वाईट ह्याच्यासाठी अ हे करतात ते चुकीचं त्याच्यामुळे कस मोबाईल हा एका अर्थाने चांगलाही आहे आणि वाईटही आहे आज आपल्याले जे काही माहिती मिळताय ते मोबाईल मुळेच मिळताय आज एखादा व्यक्ती आज जरी महाराष्ट्र एखाद्या ठिकाणी असेन तरी तो दुसऱ्या स्थळाची माहिती मोबाईल द्वारे त्याला मिळू मिळून राहिली आहे त्याच्यामुळे कस का एका अर्थाने हा मोबाईल चांगलाच आहे म्हणा परंतु आता कसं लोकांच्या याच्यावर आहे ते कशा प्रकारे त्याचा वापर करतात चांगल्या प्रकारे करतात कि वाईट करतात ते त्याच्या अ प्रवृत्तीवर नाही का विचारधारणीवर आहे
तेच आता कसं टेक्नॉलॉजी खूप समोर गेली आहे त्याच्यामुळे आपल्याला भर पूर असा फायदा होतो आपण एका जागी असल तरी दुसऱ्या जागेची माहिती आपल्याला मिळते. कधी आपण कोणत्या अडचणीत राहिल तर आपल्याला आपल्या नातेवाईकाला अशी संपर्क साधून आपण मदत मिळवू शकतो. त्यामुळे कसं भरपूर ठिकाणी आपल्याला खूप मदत होते या मोबाईलमुळे परंतु
ह .
आजकालची नवीन पिढी कशी आहे या मोबाईलवरून वेगवेगळ्या अँप ते परिणाम होत कारणे ते वापरल्या जाते. ते जस कोणाला ब्लॅकमेल करणं एखादा मुलगा असेल कोणत्या मुलीचे अश्लील फोटो घेऊन तिला ब्लॅकमेल करणं किंवा काही असे वेगवेगळे रोजगार किंवा स्कॅम जास्तीत जास्त होत असले आहे. मोबाईलमुळे. तर आपल्याला काय वाटते कशा पद्धतीने आपण स्कॅम वगैरे कोणतं काही दुर्घटना वगैरे काही टाळू शकतो असं काही उपाय.
ते आपण टाळु शकतो त्या मोबाईलमुळेच. कारण की कसं आहे आजकाल कसे आहे जसे बँक अकाउंट कोणाचे पैसे राहतात ते कसे लोक म्हणेण हे ते फ्रॉड करून ते आपल्या अकाउंटमध्ये घेतात. त आपण त्या मोबाईल द्वारेच त्याचा पत्ता लावतो कारण की आता मोबाइल मध्ये मध्ये कसे वेगवेगळे फंक्शन आहेत जसं लोकेशन झालं हे झालं. आपण त्या कसा अ ह व्यक् ती आहे हे अ जो गुन्हेगार आहे त्याचा पत्ता आपण त्याच त्यानी लावून राहिलो ना त्यामुळे कस. मोबाईल कसं हा चांगल्या पद्धतीने पण त्याचा यूज केला पाहिजे. आज मोठमोठे हे गुन्हे घडत य आहेत तर ते एक कारण मोबाईल त्याच्यासाठी कारणीभूत आहे. एका अर्थान पाहतो म्हटलं तर मोबाईलद्वारेच त्यांचा अ हे सुद्धा होऊन रा कस माहिती सुद्धा होऊन राहिली.
मला तर असं वाटते की जसं जी जनरेशन आहे आताची त्यांचा कस त्यांच्या विचारधारणा वेगळी होऊन गेली आहे त्याच्यामुळे ते चांगल्या वस्तूचा उपयोग वाईट पद्धतीसाठी करतात. जस अगोदर कस आपल्याला कुठली माहिती विचारायची असली आपण कोणालाही विचारत होतो की, ती दूर असेल तर आपण एकमेकाशी संपर्क नव्हता मिळत परंतु
हॅलो.
हॅलो. हॅलो.
हा बोला ना तुमचा आवज करला बोला.
हा आवाज येतय?
हो हो बोला ना. हा आवाज येतोय म्हंटल बोला.
हा हा.
तसं आपण आता
हॅलो. हॅलो?
कुठली मुलं राहत आहे? तर आईवडिलांशी त्यांचा संपर्क कधी होतच नाही परंतु आता तो मुलगा कसं तिथं असून सुद्धा आपल्या आई बाबांशी जसं तो डायरेक्टली बघू शकतो ते कोणत्या परिस्थितीमध्ये आहे एकमेकाशी ते बोलू शक तात एकाएकी तर हा फायदा खूप मोठा झालेला
हो मोबाईलमुळे तर कसं आपल्याला विज्ञानांची म विज्ञानाची माहिती मिळाली आहे. म्हणजे आपल्या याच्यामध्ये काय घडत आहे आता तर मोबाईल इतका समोर गेलेला आहे. कि त्याच्यामुळे भविष्यात का घडणा मिळून राहिली आहे. आणि कसं मग मोबाईलमुळे आपल्याला जे आता जसं की आता आमची मुलं आहेत आमच्या मुलांना कसे मॅथचे प्रॉब्लेम नाही समजत. किंवा त्यांना कसं सायन्स विषयी काही अ त्यांना उत्तरे माहीत राहतात. काही काही आई वडील कसे शिक सुशिक्षित नाही राहत त्याच्यामुळे कसं त्या त्या मुलांना त्या मोबा-मोबाईलचा फायदा मिळून राहिला ना त्या मोबाईलमुळे त्यांना कसं मा-माहिती पडून राहलं. की त्याचं उत्तर का आहे? का नाही? न त्याच्यामुळे त्यांचे कसे प्रश्न हे सोडवले जाऊन राहिले. आणि ते तर चांगलीच गोष्ट आहे कसं त्याच्यामुळे जर आपल्याला काही शिक ताले मिळतंय. ते तर आपल्यासाठी आपल्या आपल्यासाठीही चांगलं आहे आणि आपल्या मुलांसाठीही चांगले आहे.
तेच मोबाईल घर म्हटलं तर आपल्याला जास्तीत जास त फायदे त्याचे मिळून राहिले आहे, हां जसं फायदे आणि नुकसानाच्या बाबतीत जर आपण दोन्ही यांचा जर र मोजमाप करतो म्हंटल तर आपल्याला फायदे जास्त होत आहे. नुकसान हे कमी होत आहे. हम्म, त्यामुळे कसं मोबाईल हे आपली कशी जीवनाची अत्यावश्यक वस्तू झालेली आहे. मोबाईलशिवाय जसं आपण राहूच नाही शकत. जसं आजकालची कशी धारणा म्हणजे वेळ अशी आली आहे की घरचा एक व्यक्ती नसेल घरी तरी चाल
हॅलो?
हॅलो?
हॅलो?
हॅलो? हॅलो? आवाज येत आहे?
हॅलो?
आवाज येत आहे का?
हो मधामध्ये कटत आहे.
कटत आहे, खाली स्पीकरवर ठेवला का तुम्ही?
नाही माझ्या कानालाच आहे ना फोन.
मग कट क्लिअर ऐकू ना-
ते कव्हरेज मुळे वगैरे असलं.
हम्म, तर तू तुमचे काय विचार आहे यांच्यामध्ये?
अचई मोबाईल आहे शिवाय ऑपशम नाही तेज्यासारख राह वात म्हण गोष्टीच तर त्यांच्यामुळे कसं हे मोबाईल हे आवश्यकस अण ते होन ते म्हणजे काम कसं अवघड होते. नाही का मोबाईलमुळे म्हणूनमोबाईल तसा हा फायदेशीरच आहे एका अर्थाने पाहतो म्हटलं तर-
हो तर त्यासाठीच कस आपण जेव्हा मोबाईल यूज करतो, तर आपण काळजीपूर्वक- यूज केलं पाहिजे. कुठे काय नाही. जास्तीत जास्त सोशल मीडियावर आपले काही- हे नाही गेले पाहिजे इन्फॉर्मेशन पूर्ण. त्यासाठी आपल्याला काळजी घेणे आवश्यक आहे. असं मला वाटते कारण की आपण कुठे आह कुठे नाही त्याची प्रत्येक वेळी- सोशल मीडियामध्ये ते सांगितलं नाही पाहिजे, आणि आपल्या- प आणि यांच्यामध्यें आपल्या मुलांकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे ज्यावेळी- आपण त्यांच्याकडे मोबाईल देतो, ते काय करताय काय नाही.
हो ते तर गरजेचच आहे. हॅलो! हा बोला ना?
जेणेकरून मुलं आपल्या शिक्षणाविषयी त्यांना आवश्यक आहे अशा गोष्टी- विषयी माहिती काढली पाहिजे त्यांनी मोबाईल ने- त्या व्यतिरिक्त गलत वस्तूचा वस्तूबद्दल माहिती नाही काढली पाहिजे. त्यासाठी कसं आपण जर कधी मुलांना दिलं मोबाईल, तर त्या मोबाईलकडे कसं आपण लक्ष दिलं पाहिजे की, मुलं काय बघत आहे. एवढं तर आपली जबाबदारी पाहिजे, मला असं वाटते तुम्हाला कसं वाटतंय.
ह एका अर्था बरोबर आहे, ते कसं पण ते कसं पॅरेंट्सनीच मुलांना समजवायला पाहिजे. किंवा मग शाळेत जे टीचर असतात, त्यांनी त्यांना सांगायले पाहिजे की मोबाईल त्यांनी त्यांना विषय- मोबाईल विषयी कशी माहिती द्यायला पाहिजे की, मोबाईलचा वापर कशा प्रकारे करा करायला हवा. पेरेंट्च तर ते काम आहेच. पण एक अर्थाने जस आता आपली मुलं शाळेत जातात. त्यांनी सुद्धा सांगितलं पाहिजे. आज एक मोबाईल कॉम्प्युटरचा काम करून राहिलं त्याच्यावर कसं- सर्व जे काम कम्प्युटर करत तेच काम आपलं मोबाईल करून राहत. ह्याच्यामुळे सरवी माहिती त्या मोबाईलवर जस की आता- अ एव यांच्यावर कसे आता व्हॉट्सअप आहे. प्रापर ते फंक्शन आहे व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे. याचा उपयोग कस काही चांगल्या साठी करतात ना वाईट साठी करतात. फेसबुक हे कसं कोणी चांगल्यासाठी वापर करतात कोणी वाईटासाठी. त्यांच्यामुळे कसे हे फंक्शन वगैरे कसे त्यांनी सांभाळूनच- अं करायला पाहिजे.
हम् ठीक आहे. मॅडम तुमचा आवाज कट-
हो हो ठीक